हां बोल.
आवाज येतोय.
हा मग येतोय ना आवाज बोल.
हम्म भारती गेली मटण घ्यायला
जाऊ दे ना मग काय रे त्याने मागच्या वेळेस काय व्यवस्थित मटण नव्हत का दिलेलं एक तर मला थोडंस चव वेगळेच लागत होती मागच्या वेळेस
वेगळी लागत होती
हां. मी आणि बायडी नाय का घ्यायला गेलेलो होतो ते मेंदळ्यावाल्या मेंदळ्यावाल्याकडेच गेलो होतो ना
काय माहितीय बाई प्रत्येक वेळेस तर तिथंच आणतो ना
हा पण मला काय मागच्या वेळेस व्यवस्थित चव नाही लागत होती त्याची चिकनची
हम्म.
हम्म. वेगळंच लागत होतं ते त्याच्यामुळे म्हटलं मी बोलणार पण होते पण राहून गेल बोलता बोलता मग हे दोघं माकडं खेळायला चालले गेलेत का?
हा खेळायला गेलेत ते
मम्मी स्वयंपाक करत असेल.
हा, मम्मी आता लागली स्वयंपाकाला
दुपारी बायडीने केला होता फोन झोप लागायला लागली ओ आम्हाला दोघांना मी म्हणते झोप दे तू अशी का बर बोलते म्हणे. मला झोप येते ग म्हंटलं मला झोप लागते बाई म्हणे तू असं सांगेल तर म मला पण झोपेल म्हणे म्हटलं झोपच येऊन राहिलेना
मम्मी तर दोन वा दोन वाजलेने वाजले बी तेव्हा त्याच्या पहिल्यांदाच जाय झोपायला काय काय बी करा तुम्ही तिकडे म्हणे मला झोपू द्या म्हणे
मंग बघ ना चांगलय मस्त झोपून घेते म मी पण माहितीय का तीन वाजेला झोपली तीन ते पाच वाजेपर्यंत झोपली
हां
पाच हा पाच सवा पाच लाच उठली डायरेक्ट
हम्म पण मग खूप काम आवरले गेले आज माझे
काय नाही आहे जर घरी राहतात दिवसभर मी बाहेर
ह मी सकाळी उठली मग माझ्या केसांना ते इकडे पत् आणि जासधाचे फुल आणले होते ना त्याची पेस्ट करून लावून घेतलं मेहंदीसारखं त्याच्यानंतर मग थोडासा योगा वगैरे केला मग घर वगैरे झाडचूड केली आंघोळ केली कपडे धुतले मग झाड आणलेलो त झाड लावलं ते सगळे कुंड्या वगैरे सगळ्या अशा खराब झाल्या होत्या ते झाड पण कुठे कुठे झाले होते ते सगळं व्यवस्थित लावलं गॅलरी खराब झाल ती गॅलरीत उतली माझी बाहेर बसायची ती खुडची ना तर ती पण अशी ते पाणी पडल्यामुळे खराब होऊन घेत आता नेमकं नेटवर्क इकडेच असतं बो बाहेर आणि मला ते बसायला एक तर जागा नव्हती इथे कारण कि ते ओलोहून जातात ना पावसाचं आणि मग अशी भीती वाटते की काय मुंग्या बिंग्या असतील का काय मग अजून पडलेला रे रेनकोट होता असा शंभर दीडशेचा घेतलेला मी एक तर असाच मग इमर्जन्सी मधला तो रेनकोट ना त्या खुर्चीला पुरा पांघरून देईल मी म्हणजे पाणी लागणार नाहीि होणार नाही असं पूर्ण व्यवस्थित सेट करून दिला मग झाड वगैरे लावून दिले गॅलरी वगैरे धुऊन घेतली मस्त पैकी आणि मग जेवण करायला बसले बो मग जेवणाच्या वेळेस सईन त्यांना फोन केला काय करते ग तू तू काय भाजी केली म्हटलं मी काजूकरी केली अरे वा म्हणे छान म्हणे मला खायची क म्हटलं नाही त कालच आठवून खूती आई पनीरची भाजी कधी करणार म्हणे म्हटलं ये माझ्याकडे खायला
हा
मग आमचे काजू संप आपले म्हणे असे सांगत होते ते म्हटले ग माझ्याकडे ड्बा भरलेला आहे घेऊन जा म्हटलं तो काज तुला घेऊन जायचे तर मग मी येते ना म्हणेे करत होते ते मला
हम्म हम त्या ना अस आहे ना दोन चार दिवस असं जरी भेटला चांगलं काहीला आणि जना आठवून येते त्यांना नवीन नवीन गोष्टींची आठवण येते त्यांना नवीन नवीन बाज्या हा
विशू ला पण आच्या आवड आठवण यत ते आणि सैला य तर खायची आठवण येते तू काजू दिले नाही तू बदाम दिले नाही तू हे केलं नाही तू आईस्क्रीम दिली नाही आपण तर पिझ्झाच खाल्ला नाही असे करतात नाग ते
होा हा शिक पतते
बरोबर आठवण येते त्यांना
ह
म पण हे नाही हो चिकन बिकन खायचं अंडे बिंडे खायचं ते नाही आठवण त्यांना्
ना बोबलची नाही ना झिंग्यांची नाही काही नाही
ह हा मुगाचे दाणे केली ग तू मुगाचे द करून दे मुगा ळ आठवते त्यांना बघ ना मुगाचेच डाळ करत नाही तू असं करतात ते मग् ममीला पराठे केले नाही पराठे करून ते
हाता बरेच झोपले होते ते बराच टाम जोपले ते
हा वि श उशिरा झोपला ना तो बी आमच्यासोबत तीन वाजेला झोपला ना
हम्म हे ग सकाळी
ह हा
सकाळी बरंच टाइम जोपलो ते
हा मग म्मी झोपू देते मी राहिली तर उठून देते ना त्यांना
हम्म
म सां ख रे गठा हर्थत्मकते तरी आज भा माझे बरेच काम आवरडले गेले मोबाईलच्या मागेने म्हणून तू पण होऊन केला ना तेव्हा पण हे गॅलरीचे ते माती भीतीमध्ये हात भरले होते माझे सगळे
हम्म
मग काही रिसिव्ह नाही केला म्हटलं जर एकदाच्या फोन मध्ये घुसली हे सगळे कामं राहून जातील म्हण
हो पहिले सगळे काम करून घेतले फोला फोन ला हात लावला मग तरी पण माझ माहिती का एक पिकच्चर पण बघित गेला एवढं सगळं करून एक पिक्चर बघितला मस्त पैकी मग झोपली बायटीन त्यांना आपण पिक्चर बघितल्यावरच कॉल केला होता मी
हम
तुम्ही नाही लावला काय एखादा पिकच्चर बिकच्चर
नाही मी बाहेर होतो सांगत काय बाहेर ते आपलं दुपारी ते बाजरीची गों टा आणून दिली
हम
एनेक वाजेला त्याच्यानंतर मग क्रिकेट आपला बॅटबॉल खेळाला गेला
हा
बॅटॉ खेळायला गेलोग आल तुम् थोडाइम पहिले
होका ह
हम्म मम्मीला सांगून गेलो होतो मी म्हणता मला यायला लेट होईल म्हणत बाहेटला मत डण ळायचंसं डां देऊन दे गं म्हणत काय मटन आणायचं असेल मटन आणायला लागं म्हणत बाटीने मम्मीला सांगितलंच नाही हम्म आणि टाइम टाईम लागेयला पाठवला
मग कायत ते जोपेत ना उशिरा उठले उशिराच्या पाने झाला त्यांचं साडे पाच वाजेला का काय वाटतं आता तर आमची चहा पाणी होते म्हणे सांगत होते ते मला मी फोन केला होता तर
हा
हम् म्हटलं त पूर्ण म्हातारे तुम्ही म्हटल आमच्या पेक्षा ते जास्त मातार येत म्हण
रवि रविवार त्यांचा व्याकार आरामसे जातो ग बै
हम्म् खरच आरामाने जातो ना मग मी जर इकडे राहिली ना माझं तर एक पिक्चर बघितला जायला पाहिजे हो असंय माझं कुठल्या ग राहात नाही नवीन राहो जुना राहो कोणता पण राहो एक पिक्चर बघते मी एक तर बरं वाटतं मला हम् आज पण त वाई पिक्चर बघितला मी
हम्म
हम्म मवता वर आवता
आमच्या काय नाही बा आमच्या सिरियलच चालत
हा हो ते सचिनचं काय झालं अरे मी रात्री पण विचारत विचारत राहून गेली म्हणे बघू नाही दिलं म्हणे मग मी सांगत होते सचिनचा मुला तर समजलं का काही नाही
काही नाही नाही अजून ते आज दाखवजून ते
दाखवते
म्हणजे ते अजून त्यांची भेट बी नाही झालेली.
अजुन भेटपण नाही झालेली, आणि मग ते वेगळे राहायला लागून गेलेले आहेत का? असं भेट नाही झालेली म्हणजे
त्यातमध्ये - -
वेगळे राहतात म्हणजे सचिन घरात न बाहेरात- - तो का ते रोशन ते घरात न बाहेर राहतात?
सचिन सचिन निध
हो का काबर त्याच्या आईने काढून दिलं.
हा नाही तेच निघून गेले ते स्वतःहून. हा. ते निघून गेले होते त्याच्यानंतर त्यांना मुलगी झाली आता एक.
हो.
हा. बरं झा - - तर सहा सहा एक महिने होऊन गेले वाटत. सहा एक महिने का दोन एक वर्ष काय माहिती. काय
नाही रे लगेच तर काय सा महिन्यामध्ये मुलगी नाही दाखवणार ते. दोन एक वर्ष झाले असतील एक तरर त्यांना तेव्हा. हो ना? हं मगं. दोन एक वर्षानंतरच दाखवलं असेल मग त्यांनी.
मुलगी आपली सावुसारखी मुलगी दाखवली होती त्यांनी.
हा आणि सचिनची का, का ती रोशनीची?
सचिनची. रोशनीचा तो मुलगा आहे ना तो.
हो यांचाच हाय स
तो त आपला वीसुपेक्षा थोडा ला थोडासा लहान ये तो.
लहानए हं.
हम्म.
थोडं सचिन सारखाच बोलतो अजून.
हा पूर्ण सेम टू सेम. पूर्ण त्याचीच ऍक्टिंग करतो तो.
माझ बघायचं बंद होऊन गेलेलंए. मी काय बघत नाही सहसाते. घरी आल्यावरच बघते. पण मग ते ते जो शॉर्ट होता ना तो थोडासा इंटरेस्टिंग वाटला होता मला.
हम्म.
म्हणुन म्हंटल काय झालं काय नाही पुढे समजत नव्हत.
हम्.
मग आज तुम्ही चिकन खाणार
आज आम्ही मटन खाऊ.
हो. हो. मजायं तुमची.
परवा मासे खाल्ले होते. काल गॅप हो
हम्. बरोबर. मी काही नाही मी दोन अंड्यांचं ऑम्लेट वगैरे करून घेईल - - ते खाऊन घेईल. दुपारी जेवणाच पण बरंच झालेलं हाए फूल. म आता काही एवढी भूक नाही. आता मकी पण खाल्ला गेला नाही का. मकीच कणीस.
हम्.
ह. हरिंकुमार आठ साडेआठलाच येईल. तो उशीर करणारए आज.
सवट स वाट लागललं दे
हम् त्यांचं ते कार्यक्रम वगैरे असतील ना
हम् काय माहिती गे आता या दोन चार दिवस दिवस काय काय नाही त्यांचा आता दि
हा ती पण फोनवर बेकार बोलते तीच बोलते वाडायचे फोनवर बोलते तीच बोलते तीच बोलते तीच बोलते
ह ह
समो ज्याला बोलूनच देत नाही आणि इतकी जोऱ्यात बोलते ना फास् फट फस्ट ब एकदम आग तुझ्या मागे कुत्रं लागलंय का रिंकू एवढं का बरफास् बोल ते शांत एकदम थोडस निवां बोलले श्वास तर घे तू दिदी असं झालं म तस झालं नाही म ते ऐकात ज नव्हते भया असं झालं मग आम्हाला का गोल असे करते त त आपला शब्द बोलायच्या अगोदर तिचेरी बोलण येऊन जा
हम्
समोरच्या्याला बोलून देत
एक दोन शब्द बोलून समोरचा एक दोन शब्द बोलतो नार ला देत नाही का म असं नाही वा पाहिल होतता म्ह तस नाही वाल पाल होतता
नाही त्याच्या अगोदरच बोलतेेत हा बरोबर चालू दे मा चालू दे काय करण म्हटलं एक इच त्या दिवशी बोलीयचं मग तिलागं म्हटलं थोडस शस्त घे ग म्हटलं इतक्या काय पाच बोलवून राहिली वाटत तू
हम्म
हे मग म चंद्र आता निघाला थोडा थोडा पाणी कधी येईल काय माहिती आमच्याकडे आमच्याकडे लोकंाळून गेलेत
न नंतर भारता आपलं दुष्काळग्रस्त
दुष्काळग्रस्त घोषित करून टाकला ना होला कारण की दोन महिने पाऊस नाही ना दोन महिने पाऊस नाहीये आणि कुठेच नाही बरं का बावड्या कुठ कठेच नाहीे नंदुरबार मध्ये कुठल्याच गावांना नाही पाऊस
इिथं होता ना ग काल परवा इकड राणीपूरकडे पाणी होता ना
हा राणीपूरकडे मग आता तो चडचा भाग आहे थोडासा मग येऊन जातो तिकडे थोडाफार पण अस नाही ना म्हणजे आता राणेपूर गाव म्हणजे ह्या महिन्यामध्ये माहिती का कंटिन्यू पाऊस राहिला असतात त्या गावात कारण की जंगल खूप जास्त य तोरण माळसा तो खालचा भाग येऊन जातो ना
नाही दोन दिव दोन दिवस थटस बघितले मी त्यांच आले बरो